हॅलो.
हा येतोय आवाज.
हो नमस्कार मॅडम.
हा नमस्कार.
मी आप आपल्याला कार्या ॲपच्या टास्क बद्दल बोलणार आहे. तर आपण दैनंदिन या विषयावर बोलूयात. तर दैनंदिन जीवन. हो. तर दैनंदिन जीवन काय असतं कि, जे दैनंदिन जीवन हा आपल्या. जीवनाचा सामान्य भाग आहे. ज्यामध्ये आपण रोज स सकाळी उठतो आपला रोज सकाळी उठतो. परत आपले काही घरातले कामे वगैरे असतात. काही आपण दररोजच्या व्यक्तींचे विचार करत असतो. आपण वागतो. नियमित नियमितपणे आपले जे काम चालू असतात घरातले. त्यांचा आपला हा दैनंदिन जीवन असते.
हो ना.
झोपायचं जेवायचं परत आप आपले बरेच काही काम असतात हे ह आपले दैनंदिन जीवनातच असते बरोबर ना.
हो हो हो.
ते डेली रुटीन असते आपल्या कनाय सकाळी उठण्या पासून ते रा रात्री झोपाईपर्यंत. हे आपलं डेली रुटीन ठ ठरलेलं असत. जसं की, आपण आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करतो काही ना जॉब साठी जावं लागत. किंवा शाळेत मुलांना शी शाळेत जावं लागत मोठ्यांना आता यंग. पिढीला कॉलेज. वगैरे त्यांना जावं लागतं ही र त्यांची डेली रुटीन होऊन जातात दैनंदिननि.
हो हो. म्हणजे कि, सकाळी लवकर उठून. कामाला लागायचं. हम्म दुपारी आणि रात्रीचं जेवण करायचं संध्याकाळी विश्रांती. करायची म्हणजे हच्यावर अस आप आधिरी दैनंदिन जीवन.
डेली रुटीन असत ना हे. आपण काही जबाबदाऱ्या पार पाडतो.
हो.
च्या जबाबदार्या असे आपण.
हा. आवाज ब्रेक होतोय का तई. हॅलो. हॅलो.